रेंज हां टाईम मती नांय आहे
हॅलो
कायं करतांय आहे
जेवणं झालं आताचं
आंत्ता जेवणं झालं जेवलां
हो आहे तुम्हीं
होयं आत्ताचं जेवले बघां कायं करतांय
भांडी घेतल्यांत बाहेर घासांयला
हो बाळंत
आहे लागलांय खेळांयला
घरंचे जेवले सगळें
होयं जेवले
हूं मगं वाऱ्यांला भांडी घांसत बसलांय आहे कायं
हम्म हम्म -
मग बोला
आणि काय,, तुम्ही जेवला सगळेजण?
होय आमच्या घरातली सगळी,, मी जेवले पहिल्यांदा, आता घरातली जेवल्यात सगळी
हा हा.
हम्म भूक लागलेली म जेऊन घेतलं,, आता त्यनी जेवाल्यात.
हा हा
हं आणि काय, पाऊस आहे काय तिकडं?
नाही नाही,, तिकडं
हं हं. इकडं काय नाहीये पाऊस खरं
हम्म.
असं वातावरण झालेलं ओ, आभाळ तेन आलेलं मगाशी पा पाच साला हं आणि सारखं हे व्हालय,, काय ते असं पावसाचं वातावरण व्हालंय,, वारं सुटलय सोडा
हम्म हम्म, आला तर येतय पण त्यात नाहीतर नाही पण
होय आला तर ईल, परवा तर पाऊस एवढा पडलता,, तरी पण उकडालतं.
हं आमच्या इकडं नाही अजून पाऊस पडला.
तिकडं नाही पडला आजू, इकडं पडला परवा जरासं पडला गुढीपाडव्याला. हम्म त्या म्ह, नवीन वर्षाला पडला, असंच पडतोय कायम कायम गुढी पाडव्याला सुरुवात असत्या.
हां हां.
हम्म मग काय आणि
काय नाय.
हम्म,, तुमच्याकडं बी पडेल शेतामुळे ते शेतं तेन आसतं बघा त्या गावाला पडत्यातच की लवकर पाऊस.
हाय शेतं तेन, खरं जरा माळभाग येतोय नाई.
होय,, आमच्या इकडं पण लय शेतंय आओ म्हणून परवा पडला.
हां हां.
हम्म मग आणी काय
काय नाय बघा
हम्म,,,, मग सासू तेन हैत.
हैत की
काय कराल्या?
काय नाय आता जेवलीत, गेल्यात वर सगळी फिरायला.
होय, तुम्ही गेला नाहीसा फिरायला?
आता भांडी घासायची, पिल्याचं औषध पाजायचं.
तो आजारी आहे?
आजार म्हणजे त्याला मध्ये जरा, पेशी वाढल्या हूत्या.
होय,, काळजी घ्या, औषध तेन देत जावा वेळेवर.
होय.
हं मग आता कमी आलं नवं
हा आलय कमी आलय.
हम्म चालतय,, मग आणि काय?
काय नाही बघ किती झाले टास्क.
माझे कायच नाही झाले तुमच्या संग बोललेले तेवढे.
हां
अहो काय करायचं सांगू त्या टास्क मध्ये तुम्ही पाच कॉल मला करायच. मी पाच कॉल तुम्हाला करणार असे दहा कॉल करायचे एकमेकींना. मग आपल्याला शंभर रुपये मिळणार एका कॉलचे. म्हणजे पाच कॉल, दहा काॅल चे शंभर रुपये. तुम्ही पाच वेळा मला करायचा मी पाच वेळा तुम्हाला करणार. शंभर रुपये मिळणार असा आहे ते माझी मैत्रीण आहे ती सांगालती मला.
हा हा ह्यातलं अजून माहितच नाही ना काही ह्यातलं.
ह तुमचं किती झाले टास्क?
झाल्यात माझे कंप्लीट खरं त्यातलं फक्त आहे ना आठ काहीत असं बोललोय आठ जण. सोबत. आणि बाकीचा असं कॉल केल्यावर रिसीव नाही केला असच झालं. हा मग ते मग अशी माझ्या फ्रेंडला फोन केलता. त बोलली असुदे म्हणली पहिला टास्क काय त्यामुळे कुणाळा कळला नाही कळला. ते कसं झालं. मी माझ्या फ्रेंडला फोन केला पहिल्यांदा तिनं एकदा एकदा रिसीव्ह केला आणि कट केला तस दोन वेळा झाला. इथं बहुतेक एरर आलता वाटत.
होय तस कायतरी झालं असेल हो.
मग तिथच ते तीन ऑप्शन संपलं म्हणजे तीनदा झालं तिथंच ते. आणि नंतर तुमच्यासारखं जसं मी मेसेज करून ग्रुप व एकाला न्यू हे्याला केलत तर त मला सगालती की.
हम्म
पहिले तीन कॉल रिसिव्ह करायच नाही आणि चौथा कॉल रिसव करायचाय त्यात. तीन गेलं म्हणजे रिसीव्ह तिन केलं नाहीत तीन कॉल.
अहो तस नसतय आता पाची च्या पाचची कॉल रिसीव करायचं.
तिन केलं नाही रिसिव ते समजलं नाही तिला तिला मी सांगाल त.
रिसीव केले नाही हो वाया गेलं मग तेच फ्रेंडला फोन केला तर आता अस. तर असु दे म्हटली बघुया काय काय होते.
खर नंतर आता तुम्ही बोलला सग नाही आता माया संघ बोलालायसा एक मि दहा मिनट झालं, त्यानंतर मग तुम्ही कणी तुम्ही मला कॉल केला अस ते कंटिन्यू दहा मिनट झा तर एका काॅलला एका कॉल ला दहा रुपये अस मिळ त्यात. तुम्ही मला केला मी तुम्हाला केला अस वीस रुपये मिळतात. दोघींना.
असा हाय होय हे!
हा असा य ते म्हणजे आता तू पाच पाच कॉल मला के लासा कणी तुम्ही मग मला एक कॉलची म्हणजे त्या कॉलची शंभर रुपये मिळणार. आणि तुम्ही उचललेल्या ऐंशी मिळणार. पाच कॉलचे.
म्हणजे पॉच कॉलच मिळून फक्त ऐंशी का एका. का एका कॉल मागं,
एका नाही पाच कॉल म्हणजे चार लोकयत बघा. त्यांना पाच- पाच कॉल करायचेत. असं, असा हाय ते.
हम्. हे आत्ता समजलं.
ह तसाय. म्हणजे आता तुम्ही मला पा, आता सकाळी एक कॉल केला. मग आता एक करणारा. नंतरच तीन करणारा कनाई, तर तिनी पण वेळा बोलायचं. मग तु तुम्ही मला कॉल केला अस तर तुम्हाला शंभर मिळणार. मी तुमचे कॉल उचलले म्हणून मला ऐंशी, अस. सं.
खरं ते माझ्यात आता संपलंय की, ऑप्शन ओ.
होय. मग अ तुम्हाना- तुम्हाना आता ऑप्शन सपल्यात का नाही, मग माझं कॉल रिसीव्ह करा. म्हणजे तुम्हाना, ऐंशी रुपये- ऐंशी रुपये तरी मिळतील. शंभरचं गेलेलं गेलं. बोललेलं ऐंशी तरी मिळतील. असं होतय. आणि मला तुमच्या सो मी केला म्हणून तुम्हाला शंभर रुपये मिळतात. एक्स्ट्रा वीस रुपये मिळतात, असं होतय.
बर- बर. करा- करा.
हम्म. परत आता, परत कसं- कसं टास्क येतात, काय माहिती.
ते आता परत होय ना. जरा विचार करूनच. हे पहिल्यांदा असल्यामुळं, आपल्याला काय कळाना एवढं.
होय. किती कॉल वाया गेले तुमचे? हा.
बरय. मे च्या आतलं मोजवलं, मोजलं.
हा.
अकरा हे, तसच हे झाल्यात.
हा, मग ते नऊ- नऊ जण, वेगवेगळ्या जणासंग बोललासा तुम्ही?
होय. वे
वेगवेगळ्या जणांसग नाही बोलायचं. एकाच म्हणजे आता तुम्ही मलाच एक, चारच नंबर सिलेक्ट कराय चे ग्रुप मधन, फ्रेंड् म्हणून. आणि त्यात- त्यातल्या एक त्याला चार वेळा, पाच वेळा लावायचा. दुसरीला पाच वेळा लावा तिसरीला पाच वेळा लावायचा. अन् चौथीला पाच वेळा लावायचा, असं.
असं व्हतं, व्हय?
हा, असं व्हतं. आता तुम्ही मला कॉल केलासा का नाही, ग्रुपमध्ये ते एका मी. मग मला पाच वेळा करायचं. मी तुम्हाना पाच वेळा करणार. मग तु तुमचा आता कॉल संपल्यात किनय
हम्.
मग माझं क पाच कॉल उचलायचं. म्हणजे ऐंशी रुपये मिळणार, असं.
बरबर. तुम्ही तर करा मग.
होय. मग तेच की. तुमच्या पुढच्या वेळीचं, मग आपण करूया की, एकमेकी तरी पण तुमचा आता उरला असतील, तर मला करून घ्या मग.
ते उरलं ना, ते कंप्लेट करूनच. म्हणजे अ तुमच्यासोबत एक झाला. आणि जी फ्रेंडय, तिच्यासोबत तीन कॉल झालं. आणि हो तीन झालं. आणि नंतर ती तुमच्यासारखंंच असं मेसेज केलेली, त्या एकी सग एकी संघ दोन झालं. म हे किती तीन, आणि तुमचे संगं चार आणि ते पाच- सहा. आणि- आणि कोणतर ती तिथली, कुंभोजची का, कुठली तर होती
हा.
तिज्यासोबत दोन, काही तरी असं झालं. एवढंच झालं. आणि एक एक दोन झाले ते झिरो सेकंदाच किती पाच का सहा झालेत. आणि एक एकतीस हा. एक एकतीस सेकंदाचा झालाय एक पंच्याहत्तर सेकंदाच झालाय. अनेक काही तरी असं झाले म्हणजे टेन मिनिट.
पहिला टास्क आपण कंप्लीट केला बघा प्रोफाईलचा.
प्रोफाईल चा टास्क आला नव्हतं ओ आम्हाला.
आलाच नाही पहिला.
नाही आला हा आलाच नाही म्हणजे आमचा नंबर म्हणजे आधी. युज केलाय त्यांनी.
कोण यूज केलाय?
तेच की म्हणजे ती जी मैत्रीण होती ना. ना तिने आधी नंबर माझा घेतला होता एक वर्षाच्या माग. मग ह्यावर तिने आधी. हा आधी तिने टास्क केले ह्या नंबरवर त्यामुळे तो. तो टास्क आम्हाला आला नाही.
मग तूम्हाना नंतर कळलंय व्हय ते.
हा नंतर कळलं त्यामुळे काहीच माहित नव्हतं.
मग तुम्हाला नंतर कसं कुणाकडनं कळलं?
आता ऍप घेतला नाही ऍप घेतल्यावर कळलं.
ऍप घेतल्यावर कळल होय कोण युज केलेल?
काय माहित श्यामल म्हणून नाव पडतेय बघ.
होय श्यामल अजून नाव पडते श्यामल.
मग ते माझं नाव सोनाली आहे मग त्यासाठी मी दोन तीन वेळा त्याला फोन केलाता तर. काय प्रॉब्लेम?
हा हा म मग ते श्यामल नावाच्या आधीची पोरगी होती बघा म ति तिजा ति तिज म्हणजे ह्या नंबरचं कार्ड ती वापरत असल ओ
नाही कार्ड मा नंबर माझा आणि फक्त त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांच नाव घालून वापरत होतीत.
होय मग त्याला ओटीपी तेन ओटीपी तेन येतोय ना मग. तुमच्याकडन काय रिसिव्ह वगैर झाला असल हा. म तिनं कायतरी केली असल.
हा एकदा घेतला होता ओटीपी म ती म्हणली होती ते काय तर टास्क आहेत म्हणून. मग आम्ही पण एवढ लक्ष दिल नाही फ्रेंड आहे म्हणल्यावर आपण लई विचारत नाही. हे नाही आपण देतोय लगेच.
तुमची म श्यामल नावाची कोण फ्रेंड आहे? काय? सुमया तिने श्यामल नाव घातलेली होय.
तिनं कुनाला दिलत काय माहित नाय.
हा.
ते शामल नाव पडतय.
होय तेच म्हणलं तुमचं नाव आता श्यामल पडलेलं मगाशी. म मी म्हणलं काय आता तुमचं नाव श्यामलच असेल का काय
होय, तरी चेंज पण थांबा ह कट करून परत लावते. हा, थांबा चालेल. कधी करणार?